हॅलो
हॅलो
हॅलो आवाज यालाय?
होय यायलाय तुम तुझा यायलाय का माझा यायलाय का?
हा हा यालाय.
हा काय करायलाय?
काय नाही मी पण बसलो जेवण करालोय
हा हा चांगल आहे की म चांगलंय की काय जेव-जेवण करायल्यात?
काय नाही चिकन करायला लागलोय बघ
कसं बनवताय कशी पद्धत आहे तुमची?
आमच्या ईकड वय हम्म हा. चिकन पहिला की नाही गरम पाण्यान स्वच्छ धुऊन घ्यायचं. गरम म्हणजे असं उकळत्या पाण्याने नाही असं कोमट पाण्याने धुवायचं
हा हा
आण त्याला नं तर हळद आणि मीठ लावून ठेवायचं जरास एक पाच दहा मिनिटं मग त्यानंतर आपला खोबऱ्याचा मसाला असते का नाही म्हणजे खोबरं कोथंबीर अल्ल लसू सून जिर आणि तीळ हे सगळं बारीक करून घ्यायच मिक्सर ला
आहा
आणि बारीक केल्यानंतर मग बा कांदा आणि टमॅटोची जर पेस्ट पाहिजे असली तर पेस्ट करायची आणि जर चिरून आपल्याला जर पाहिजे असलं तर चिरून मिळतं. पण चिरून घेत की कस अस कचं कचं लागतय ना दातात कांदा मग त्याम पेस्ट करून घ्यायची आणि मग नंतर भांड्यात एका तेल घ्यायचं तेलामध्ये ते आपण जे कांदा टोमॅटोची जी पेस्ट केलेली असते ती टाकायची आणि ते चिकन पाय अशी अ प पेस्ट नाही टाकायची तेल पहिला घालून कांदा टोमॅटो जरासं बारीक चिरून घ्यायचा उगचं थोडा अर्धा अर्धा. मग त्यात जरा भाजून घ्यायचं आणि मग त्यात चिकन टाकायचं. आणि मग ते चिकन शिजवून घ्यायचं. एक पंधरा वीस मिनिटं लागतय चिकन शिजायला मग ते शिजवून झालं कि चिकनचं पाणी वेगळं करायचं आणि हे म्हणजे पिस जे असतात ते वेगळं करायचं. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो हां बोला.
हॅलो.
हॅलो हां बोल बोल.
आवाज लईच बारीक यायलाय तुझा.
हा बोल आप मला यायलाय तुझा बोल.
हॅलो.
हॅलो.
हॅलो. फोन जरा लांबय का तुझ्यापसन?
लईच चंगळय.
आण तुला ऐकू यायलंय माझ.
हॅलो होय होय.
हा मग अम. ते शिजल्यानंतर ना त्याचा चे अ चिकनचं पाणी आणि पीस वेगवेगळं करून घ्याय आ आणि मग हाम त्यानंतर मग एका भांड्यात तेल घ्यायचं त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट भाज जून घ्यायची मग ते हा. मग ते भाजून झालं की खोबऱ्याचा जो मसाला केलेला असतोय तो त्यात टाकून भाजून घ्यायचा.
बर.
हॅलो.
हा हा हो हा.
हा मग ते टाकून झालं की भाजून घ्यायचं मग त्यात जरा चटणी आणि उगच जराशी हळद टाकायची. आणि त्यानंतर अ हे चिकन मसाला, गरम मसाला जे काय असल ते घालायच त्यात. आणि मग ते भाजून घ्यायचं. मग मसाला भाजून झाला की त्यात जरासं ते चिकनचं पाणी वेगळं काढलेलं असतय त्यात एक पळी दोन पळी घालायचं आणि मग त्या चिकनच्या पीस घालायचं ते आणि एक दहा पंधरा मिनिटं ठेवून ते म निस्ता वाफवून घ्यायचं. ते काय आधी शिजलेला असतोय.
हा हा.
मग ते झालं की मग होय.
बनावट.
हार वेगळ झालेत काय?
काय.
आमच्याकडं असंच करत्यात तुमच्याकडं काही वेगळं करत्यात काय म्हणलं.
अ होय होय होय आमच्या इकडं जरा वेगळं करत्यात ओ.
काय करताय वेगळं तुम्ही.
आम्ही मटका घेत आम्ही म्हणजे, एक पातेल घेतोय. पातेल्यात जरास तेल घालतोय, जरासं हळद मीठ घालायचं जरास. कांदा घालतोय आणि मग ते चिकन आधी शिजवून घेतोय मग चिकन शि शिजलं कि म ते बाजूला करतय त्याचं पाणी आणि चिकन दली बाजूला करतोय. मंग, दोन्ही बाजूला केलं की, मग एक हे भांड घेतोय नाही कडइ. तेच्यात तेल घालतोय, तेल घातलं की कांदा परत खोबरं. टोमॅटो ते सगळीची पेस्ट करून ना, आम्ही त्यांच्यात घालतोय मग. ते केल्यानंतर मग तेच्यात चट पाणी घालायचं, मीठ घालायचं, हळद घालायचं जरा चिकण मसाला घालायचं. मग चिकन घालतोय, मग जरास हलवतोय. मग जरासं पाणी घाल तय आणि ठेवतोय, मग तोपर्यंत शिजतय जरासं. मग शिजला की, मग काढतोय आणि खातोय. नाही नाही नाही नाही, आम्ही जरा वेगळे करतो. आम्ही जरासं वेगळ असतोय ओ.
मी वरण मसाला घालतोय.
मग त्या पाण्याचाच रस्सा करताय नवं.
होय होय, नाही नाही त्या पाण्याचाच रस्सा करतोय. आम्ही ते पाणी भातात घालतोय, आणि दुसरं पाणी रश्याला घेतोय बग.
‌ आम्ही पण ते म्हणजे रस्सा रस्सा, रस्सा फोडणी टाकता नंतर त्यात कांदा टोमॅटो टाकत नाही. फक्त मसाला भाजून घ्याय चा त्यात चटणी टाकून ते म्हणजे, चिकनच जे पाणी असत ते टाकायचं.
हा हा, आम्ही हे घालतोय कांदा तेन घालतोय. आणि मग रसा फोडनीला.
मसाले भातात पण तुम्ही, चिकनचं पाणी घालताय काय.
होय होय, जर व्हेज लोक अस तील तर नाही घालात. आणि जर म्हणजे व्हेज कोण नसल तर मग घालतोय.
होय, तसं चिकनचं पाणी घालून पण छान लागतोय भात.
छान लागतंय, मस्त टेस्ट जादा येत्या. ओ आणि सोबत कांदा क इन केलेला गोल गोल. परत मग खाताना मग जरासा, कांदा कट करून घ्यायचा.
हम्म.
बरं टोमाॅटो घ्यायचा, लिंबू घ्यायचा आणि खायच. डिझान मधे.
होय. आणि जरा कांदा टोमॅटो मध्ये, जरा दही घालून जरा ठेवलं ना थोडा वेळ तर छान लागते.
हा, ते तर खूपच मस्तच लागते मग.
होय. मग काय कराल्यास अणी.
काय नाही बसलंय तू.
मी पण काही नाही बसलो. चिकन आता झालं, आता जेवायचं.
हां हां, आमच्या आता अंडी.
तुम्ही जेवला काय नाही.
नाहीय आम्ही जेवलो, आत्ता आमच्या अंड्याला फोढणी टाकल्यात. मोठ. आता त्या अंडी शिजवाल्यात नाही आमच्यात अजून मम्मी.
वय
तेव्हा अंडी शिजल्यानंतर अंडीशी
तुम्ही म अडीशी अंडी करायला व्हय आज.
होय आज अंडी करायले आम्ही. ही शिजणार मग अंडी शिजणार अंड्याच्या पोळ्यात करा.
अंडी शिजवून
हॅलो.
अ हॅलो. हॅलो हॅलो कलो. हॅलो होय तुम्हाला यावा हॅलो.
हॅलो मध्येच कुठला वेगळा आवाज यालाय?
हॅलो हा आवाज याय
हॅलो.
हा आवाज यायलाय काय?
वय वय यायलाय.
हॅलो हा. काय माही पू अंडे उकडाले म्हणे. पुडी कराय अंडी उकडाली नाव.
तुमच्या बरोबर तुझ्या बरोबर आणि कोण हाय का आवाज नाही आलाय.
होय होय भाऊ आहे. हम्म.
त्यो पण जेवण कर
वय तो करतेय कि खूप छानच करतय तो.
व्हय त्याला येतोय ब सगळ्या करायला.
सगळं ते ए टू झेड सगळंच.
हम्म मग तुम्हाला करून पण देत असेल तीव खायला.
होय देतोय की दररोज दररोज.
आं
होय देेतोय.
हम्म छान करतोय काय?
त्द्या अंडी उकडलीत बघा एकदम मस्त करतय जेवण. अंडी उकडलीत आता पोळ्या करतो.
झालं काय नाय तुमचं जेवण म?
नाहीत पोळ्या कराय लागल्या अंड्याच्या.
व्हय
हम्म.
हम्म खरा खरा पोळ्या करून खावा म. मग चपात्या गेलाय का भारी गेलाय?
चपातीचं केलय चपाती कसं चा अंड्याच्या पुोळीसोबत खूप छान लागते ना मग चपातीच केले.
भाकरी खाताना बोळी वगरे बरं असं टोटर बसतात ना.
होय म्हणजे टोठरा म्हणजे
म्हणजे घास अडगलाग होतय ना वा. हॅलो.
आवाज येईना का तुला?
हॅलो म्हण हॅलो.
आवाज यायलय की नाही तुला?
हॅलो.
हॅलो आवाज आलाय काय?
होय होय यायला बरं ठेवतो दहा मिनटं झाले.
हा ठेव ठेव.
बारय.
घरी थाब.